ऐ प्रणय बरं.. कोण बोलून राहिलेला आहे.
डॉली ती मांडे
अच्छा.. अच्छा तुला आता मी एक कहाणी सांगते एक... एक होता मुलगा, एक होती मुलगी. एक मिनिट अं. पकड ग थोडा फोन पकड आणि हिला कहाणी सांग बरं. हो, हो सांगते सांगते. तर ऐक तू क... कशी आहे ग?
एकदम छान आत्ता झोपून उठली मी.
दौरे कस चालू आहे? जेवण वगैरे केेली का नाही?
नाही न लाईन गिलिय.
तर तुमची लाईन गेली तुम्ही जेवण नाही करत.
जेवण करीन न आम्ही, आता लाईन आल्याशिवाय आमच्याकडे प्र...
हे बरं, बर, बर, बरं परत मग नाही का आता आहे नो. काय झालो मला असं वाटतंय. कि तो मुलगा एवढा नालायक निघालेला आहे. कि आता शेजारीच कस कचऱ्याची गाडी येते. ती गाडी येते पण तो कसा आहे की. जात सुद्धा नाही कचरा टाकत... नाही, काही नाही. मग आता मी तुला काहीतरी सांगते. म्हणताय मी एखादी कहाणी. तर ते तू ऐकून घे. ऐकते ना ग?
हो. ओल लवकर
तुला पण मी शिवाजी महाराज बद्दल सांगते. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि कुशल दूरदर्शी राज्य हो, त्यांनी विजापूरच्या आदिलाशाही यांनी मुघल साम्राज्याशी लढा देत सो. सतराव्या शतकात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नर जवळी शिवनेरी किल्ल्यावर जनमलेल्या शिवरायांनी मावळ्यांना वाडच्या साथीने गनिमी काव्याचा वापर करत. अनेक किल्ले जिंकले. चा राज्याभिषेक सोळाशे चौसष्ट मध्ये रायगड वर झाला. मती काणी
हम्म. हम्म.
तर पूर् मी आता नाही. का एक कहाणी सांगते ऐक. अ कहाणी सांगायला. खत खुतरे वाले खोलते घरात जेतो बनते.
ह बोला ना बोला ना लवकर.
अगं थांबा थोडी थांबा ना मला आठव द्या ना कानी.
आठवतची प.
अ मला आता. ज. तर सांगते बघ मी तुला कहाणी.
ह बोलते यार तु. बोला बोला मी तुम्हाला मी तुम्हाला सांगित जाऊद्या.
सांगा मगी खांली काय. णीच म्हणत त आवच. बोला तप ोडस अरे.
मी पावसाळ्या ऋतूचा सांगतेो तुम्हाला. हा पावसाळा हा भारतातील सर्वात महत्वाचा. अ आणि निसर्गाला. नवजीवन देणारा ऋतू आहे हा ऋतू सामान्य जण. ते सप्टेंबर. या महिन्याहि महिन्यात असतो. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णेनंतर येणारा हा ऋतू वातावरणात गारवा. आण तो शेतीसाठी अ वरदान ठरतो आणि. ज सजीव सृष्टीला अ नवचैतन्य देतो. पावसाळ्याचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि महत्त्व खालील प्र्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. असं. निसर्गाचे सौंदर्य पावसामुळे डोंगर शेती आणि. झाडे भुहेगार होतात ज्यामुळे याला हिरवार होतो.
काय क.
शेतीसाठी उपयुक्त पावसाळ्यात शेती शेतात पेरणी होते. अ. पेरणी होते.
वई.
सोयाबीन कापूस इत्यादी. पिकांसाठी हा मुख्य पाऊस असतो पाण्याचे स्रोत. नद्या विहिरी. धरणे आणि तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरून वाहत. ऋतूंचे चक्र मराठी महिन्यानुसार पावसाळ्यात वर्षा. श्रावण भाद्रपद आणि अश्विन कार्तिक हे दोन. मुख्य ऋतू येतात पावसाळ्यामध्ये अनेक सण जसे नागपंचमी रक्त. रक्षाबंधन गणेशोत्सव आणि नवरात्री साजरी केली जाते. पावसाळ्याच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती मी तुम्हाला देते पावसाळा्या. पावसाळ्याततील सण आणि त्यांचे महत्व हे तुम्हाला मी सांग.
संसाराबद्धत एका होता ठीक आहे ना मी तुला पण एक सांगते.
तुम्ही सांगा.
थोडा वेट कर मी सांगते तुला.
हो हो.
बगायक एक स्त्री के मन की व्यथा जन्म लिया. तो कही लक्ष्मी काही बोज क राई ब. बचपन मे काही प्याारी बिटया त कही जिमेदारी कहलाई. जवान होई तो कही होने वाली दुल्हन. परराया धन कहलाई माता पिता का घर मायका कहलाया पती. का घर ससुराल बतलाया यह हमारे घर की बहू है. ये तो सभीने ब. पर यह घर बहू का है यह कोई नही समज पाया. क्या है एक स्त्री के मन की व्यथा कैसे बतलाय ना मायका ना ससुरल. किसे आपना घर बताय? आलं का ग तुला समजलं? मी तुला पुन्हा एक सांगते बघ तुला समजलं नसेल तर.. स्त्री होणं सोपं नसतं अर्ध आयुष्य दुसऱ्यांचा विचार कर. जात फ्री होणं सोप नअसतं अगधी स्वप्न. मनातच दडपून ठेव ठेवावी लागतात. स्त्री होणं सोपं नसतं खूप काही सांगायचं असतं खूप काही बोलायचं असतं. पण अर्ध आयुष्य दुसऱ्यांची बोलणी ऐकण्यासच जात म्हणून. तिच्या शांततेला कमजोरी समजू नका. कारण ती सहनशीलता आणि त्याग करणारी अ बनलेली असते. स्त्री होणं सोपं नसतं. समजलं तुला स्त्री होणं इतकं अवघड आहे काही विचारू नको. आता मला तुला काहीतरी सांगाव असं वाटत आहे परंतु काय सांगू. बरं किचन किचन टिप्स ऐकते का ग? क किचन चे टिप्स सांगते बघ. टोमॅटो पेस्ट टिकवायचा असेल तर त्यात थोड साखर मिसळून ठेवा. कांदे चिरताना डोळ्यांना जळजळण्यासाठी आधी फ्रीज मध्ये ठेवा. बेसनाच्या गाठीना पडता शिजवायचं असल्यास थोडं उकडलेलं पाणी घाला. लोणचं टिकवण्यासाठी त्यात थोडं मोहरीचं तेल वापरा. उकडलेलं दूध उत जाऊ नये म्हणून त्यात चमचा ठेवा हिरवा पाले भाज्या च. खराब होऊ नाहीयत म्हणून कागदात गुंडाळा दुधाचा वास टाळण्यासाठी उकडता. त्यात थोडं सुंठ टाका. अं वरण मऊ हवं असल्या. हवं असल्या दाळ शिजवताना थोडं तेल वळट टाका. कळलं का तुला? काय ग.. अग डॉली.
ऐकलं ऐकलं.
त्या बर आवाज नाहीत आहे का माझा हा. ठीक आहे मग आता तू काय करून राहिली.
काही नाही मी आहो बसून तुमच्या तुच ऐकत
अच्छा अच्छा मग तुमच्या घरापाशी एक तो मुलगा जो मी तुला सांगितलं होते बघ मागे डाळी वाढवतो आणि शिवाजी महाराज समोर तो स्वतःला तो जवळपास आहे का तुझ्या तुझ्या जवळ आहे का तो?
आहे.
त्याला सांग की असं वागणं बराबर नाही नाही तर कुणालाही राग येऊ शकतो.
तुम्हाला जर मार वाटत असल तर दोन कानफटात तुम्ही मारू शक.
नाही नाही मारू शकते पण मी विचार करून राहिले लाईन जाऊन आहे ना ग अंधार आहे.
अंधारामध्ये दिसत नाही का एवढं काळाय का तो?
हो हो हो तो एवढाच काळा आहे म्हणून आणि काळी टी शर्ट सुद्धा घातलेला असेल त्याने आज
हो हो
हा त्यामुळे त्याला पकडणे अवघड आहे. कारण की बाजूला काळं कपाट आहे. हा म्हणून
हा हा हा अंधारात अंधार
अंधारात अंधारात अंधार झाला.
हो हो मी समजू शक.
स समजू शकते ना, मग तुम्हाला एक दोन मिनटं काही थोडं सांगून दे ना कहाणी वगैरे
मी तुम्हाला सांगतो सांगतच होते सांगाल का आहे बास हम्म. मी तुम्हाला शिक्षणाबद्दल सांग
हा
कस झालंय आजकाल शिक्षण हे व्यवहार झाला. असो पण मी तुम्हाला महालक्ष्मीचा सांगणार आहे. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यास स सुवासिनी स्त्रियांद्वारे केले जाणारे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत अत्यंत लोकप्रिय आहे महा अजून पूर्ण कथेनुसार पारंपरिक कथेनुसार द.. द्वापारयुगात सौराष्ट्र देशात भ भद्रश्राव नावाचा एक दयाळु माणूस तर देयाळु आणि प्रजाती दक्ष राज्य राज्यात करत होता. त्याची रा राणीचे ही कथा मी तुम्हाला उद्या सांगते, मला सध्या आता नंतर बोलू आपण ठीक आहे अग झाल न झाल का? हो हो ठीक आहे, ठेवती मग मी उद्या हो हो द्या